हॅलो हा सर
ह मघाशी कॉल कट झाला का?
हो हो ते कट झाला चुकून म तेच शिक्षकांविषयी म्हणायच म्हंजे म्हणायला गेलं त्यांना की, शिक्षकांनी एवढ दिलंय आम्हाला आपल्याला कि म्हणजे एक आई बाबा आणि एक शिक्षक हे सो हे जर नस तो आपल्यासोबत ना तर आपण उभंच राहू शकलो नसतो.
हा म्हणजे दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव तरी माझा जन्म झालाय. तर गणेश पंच म्हणजे त्यावेळी शिक्षण कस होत काय माहिती आपण आता पाच वर्षानंतर शाळेत त्यावेळी घलायचे पण तेथून आम्ही दहावीला जोपर्यंत होतो ना
हम्म
क्षणा म्हणजे अस वाटल होत ते की प्रत्येकाला ते अस म्हणजे ते कुठल्या विद्यार्थ्यांना म्हणजे हा विद्यार्थी आहे. आणि हा बाहेरचा आहे, हा कोणाचा आहे असं कधी कोण मानत नव्हतं. ते काय करायचे ही जी मुला आहेत ना ही सगळी माझी मुल आहे म्हंजे घरी लाडला बाबा तुम्ही जेवला काय तुम्ही काय करायलाय तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय जस विचारून आपल्या घरी कस आपले आई वडील आपले अभ्यास केला का बघतात तुला काय येत काय नाही चेक करतात ना तसे ते त्यावेळी करत होते आपल्यासोबत
हूं हूं
ते काय वाटायचं कि हे हे शिक्षक आपली एवढी काळजी घेतात आणि आपण जर अ अभ्यास नाही केला तर आपण किती मूर्ख होत असं ते वाटायचं त्यामुळे ते लाजून आपण त्यावेळी करत होतो अभ्यास वगैरे
हो हो
आणि आत्ताचे पण शिक्षक करतात पण मुलांच्या कसं आत्ताच्या ट्रेंडिंगला काही लोक म्हणजे मी थोडस मोठं आहे हे थोड मीयांचा काय आहे का हा आणि या आत्ताच्या ज्या ट्रेंडिंग जमान थोडस जे अ वेगळे वळण जातात ना यामुळे शिक्षकांना सुद्धा काही अं शासनाकडून नियम आल्यामुळे ना ते सुद्धा काही अं बोलू शकत नाही विद्यार्थ्यांना व
हम् बरोबर पण तो नियमच मला चुकीचा वाटतोय जर आई बाबा त्या मुला चांगल्या साठी मुलाला एखादा फटका देऊ शकतात शिक्षक पण देऊ शकतातच हे शिक्षक थोडी ना त्याला वाईट वळण लाव मारत
अरे तुम्ही बघा सकाळी आपल्या चोवीस तासामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत जरी आपण धरला टायमिंग शाळेचा जरी काय म्हणजे का? घरातून निघल्यापासून तो घरी पोहोचपर्यंत तो शिक्षकांच्या ताब्यात असतो.
हो
सकाळचे दोन तास उठल्यानंतर आणि संध्यानकाळचे जे जेऊन झोपे पर्यंत एक दोन तीन तास सकाळचे फक्त तीन ते चार तासाांमध्ये तो शिक्षकांच्या जवळ कमीत कमी अ अ आठ तास असतो.
हूं
आठ तासा मध्ये तो शिक्षण त्या विद्यार्थ्यांना आपला स्वतःच मुलगा मुल न शिकवत असत ना
हो हो
हॅलो
हॅलो
सर तुमचं जस सर मोठ्याने बोला की सर
बघा आत्ता आवाज येतोय का
होय होय
आणि शिक्षकांनी सुद्धा त्यावेळी अ जी विद्यार्थ्यांना वा ते सांगून काम करून घ्यायचे ना तसं ते आत्ता सुुद्धा असलं पाहिजे असं आम्हाला वाटतय अजून
तुम्हाला सांगते मी डिग्रीला होते ना बावीसला पास आउट झाले काय तर आमच्या कॉलेज होत पूर्ण शेतात तर आजूबाजूला ऊस होता आणि कॉलेजचं थोडं मैदान होतं एक अर्धा एकर असेल तर आम्हाला आठवड्यात ना एकदा आठवड्यात त्याज ते बैदम स्वच्छ करायला लावायचे म्हणजे आ आज ह्या वर्गानी आण तर पुढच्या आठवड्यात दुस ऱ्या वर्गानी त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसऱ्या वर्गानी
हं असं अजून ही स्व
अस ते कॉलेज मधल्या मुलांना आता आवाज येत का
जरासं मोठ्याने बोला
बघा आता म्हणजे ज्यावेळी आत्ता हे तुम्ही जे सांगितलंत ना उदाहरण कि कॉलेज मधल्या मुलांना सुद्धा अ शाळेच कॉलेजच ग्राउंड तुम्हाला साफसफाई करायला लावत होते त्यावेळी ते जुनी दिवस सुद्धा किती आठवत असतील ना तुम्हाला आम आम्हाला तस काय नव्हत. कारण आम्ही कॉलेजमध्ये होतो ना की, सकाळी आमचं सात ते बारापर्यंत कॉलेज असायचं
हूं हूं हूं
आधी साफसफाई झालेली असायची मग त्याच्यानंतर लगेच त हायस्कूल भरायच असं सगळं होतं त्यामुळे आम्हाला काही नाही पण आम्हाला ते लहान दिवस आठवतात कि शनिवारी एक दिवस आणि जर शाळेच्या ग्राउंड वर सं जेवणाच्या सुट्टीमध्ये काही मुलांनी बाहेरच खाऊ वगैरे आणून किंवा चॉकलेट काही चिरगुरे मुरमरे जर खाल्ले त्याचे कागद काय करायचे डस्टबिन मध्ये न टाकता ते कधीतरी ग्राउंडवर वरती टाकायचे मग ते संध्याकाळी स्पोर्टची असायचे ना मुलं खेळायला मग ती तक्रार करायची की सर दुपारच्या वेळेला पोरं खाद्य व खाऊ वगैरे खाऊन कागद तसेच टाकतात आम्हाला संध्याकाळी ग्राउंड वर प्रॅक्टिस करतान ते पायात वगैरे लागतात बरं वाटत नाही तर सगळ्यांना आम्हाला बाहेर बोलवून फक्त पाच मिनिटं सोडायची काय बाहेर तो पूर्ण लोटून काढल्यासारखं एवढं साफ व्हायचं त्यावेळी दो
हॅलो
आवाज येत नाही माझा
हॅलो
हॅलो
हा हा सर
आवाज येतो का?
हो याय लागलाय.
बोला की आता-
हा-
कॉलेज झाल्या नंतर मग ब बी फार्मसी तुमचं झालं ना
दोन्ही झाले डीप डिप डिप्लोमा पण झालाय डिग्री पण झालीय
म आता तुम्ही तुम्ही काय करता?
हॅलो
म आता सध्या तुम्ही काय करता?
सध्या मेडिकल फार्मासिस्ट बघा स तर मेडिकल मधे जातेय प्रॅक्टिस साठी म आता थोड्या दिवसाने मुलगी पण लाहाने म ती जरा मोठी झाली की मग काहीतरी मेडिकलच बघायच
मेडिकल ला आताच सध्या म्हणजे खूप अ स्कोप आहे सध्या ना
कोप मेडिकला नेहमीच आहे नेहमीच राहणारे सोडा असं पर्टिक्युलर आ ता आहे किंवा उद्या असेल असं काही नाइये.
आपण किती पर्सेंट टिकूवु शकतो ते आप न आपल्याला सिल्क वरती कस हँडल करू शकतो त्यावर खूप
हा मग तेच हो तेच म जो एक चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो तो मेडिकल खूप छान रन करू शकणार.
तुम्ही काय करताय सर?
बीई म्हणजे बीसीए झालेला आहे आणि आमचा सब्जेक्ट जो होता हा अकाउंटिंग बेस होता मॅनेजमेंट कोटा सुद्धा म त्यावेळी मी कस की अकाउंटिंग पण आहे आणि जीएसटीच सुद्धा त्या वेळी हे लागलं होतं ना म्हणजे आपल जीएसटी दोन हजार सतरा मधिये नोटबंदी झाल्यानंतर सगळं जीएस की वीर करून घेतलं ना
बरोबर
त्यावेळी मग मला असं आमच्या एका अकाउंटच्या सरांनी सांगितलं होत कीअअ टॅली वगैरे शिकून घ्या आता सध्या इथून पुढे टॅलीला वगैरे खूप डिमांड येणार मग त्यावेळी आम्ही असं शिकत शिकत बेसिक्स कोर्स शिकायचा म्हनू गेला पणजे आम्हाला शिकवणारे सर होते ना अकाउंटिंग तेवढी चांगली होती की बेसिक झाल्यानंतर त्यांनी आम्हाला चान्स दिला की तुम्ही बेसिक एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकलाय तर ऍडव्हान्स का शि कु शकणार नाही ऍडव्हान्स करत करत अस त्यांनी आम्हाला इंडस्ट्रीयल अकाउंटिंग पर्यंत शिकवलं एवढं म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांनी
हा हा हा
इन्स्टिटयूट च खूप मोठं नाव आहे आमच्या गावामध्ये
हा हा हा
चांगली गोषे, मी पण हां.
अ संगायल जर बन ना अं यम गेन्स, एम बी ए, एल बी ए आ आणि लॉ सुद्धा झालं होतं म्हणजे त्यांना कायदे वगैरे ज्या असतात ना इते सुद्धा सगळं माहित होती. त्यामुळ ते आम्हाला नॉलेज एवरं चांगल्या प्रकारे द्यायची आय. आणि स्ट्रिक्ट पण होते तसे. त्यामुळे भीतीमुळे ते अ आमच्याकडून कसा कळवा, आणि जर उत या नही गेलं तर आपल्याला ए भीती काय असायची, पण एवढे पैसे दिले आण् जर नाही गेलो तर बुड अं बुडतील म्हून ही एक भीती असायची. आणि जर अभ्यास नाही केला तर सर काय म्हणतील म्हणून आपण ते भीतीपुटी कय प्रिस् करून हे एक्झम पास व्हायचा. ट्लं डोक्यात असायचं.
अं बरोबर.
मी एक्च्युली ना मी पण ट्रिपलसीचा कोर्स घेतलेला सर. आजी टेन्थ झाल्यांतर. आणि, ते मला खरं मी फेल झाले आहो त्या एक्झाम मध्ये. पहिली एक्झाम असेन जी मी फेल झाली असणार आय.
तसं न
मी एवढा बाहेरच्या पण देते एक्झाम पण कधी फेल झालं नवे कारन् टेन्थ नंतर पहिल्यांदाच फेल झाले, मी म्हटलं असू दे कधी तर म्हणजे फेल झाल्यानं तर काय फील होतय हे पण क तर सामोरं जायला पाहिजे ना मलापण.
नाही पण तसं काही नाही म्हणजे तुम्ही ट्रिपल प्लेलाय डबल तीयारी दिला असला तरी ट्रिपल कसं आय की तुम्हाला बेसिक जे नॉलेज आहे वर्ल्ड पॉवर पॉइंट परत इंटरनेट सर्चिंगच हे पूर्ण त्याच्यामध्ये माहित् ती घेतात, आणि काही अं क्वेश्चन असतात त्यांचे मल्टीपल त्या आंसर क्वेश्चन शी त्या पण जर सिलेक्ट केलं जर त्याच्यामध्ये काही चुकीचं प्रोसेस जर झाली असेल तर निगेटिव्ह मार्किंग पडतं आन् त्यात पल्याल कसं होतं की, अं अशा टाइमिंगला आपण वर्ड आणि पॉवर पॉइंट ह्याची टूल अ एकदम कुठेही आठवतात ते मिक्स करून आपण सिलेक्ट करतो. त्यामुळे काय होतं? कि य, आपल्याला कम्प्युटर वरती स् वाटतय पण ज्यावेळी ट्युशन म एक्झामच्या वेन जर गेलं ना तर ते चुकीचं असतंय अन्सर आणि त्यांचं बरोबर आहे आणि का? त्यांनी ती एक्झाम प्रत्येकाना द्यावी बेसिक कम्प्युटर किंवा काही आता सध्या तरी ए आयच्या जमान्यात कितीतरी पटीन कमप्युटरचा वापर होत आहे.
बरोबर बरोबर
तर तेव्हा ना पूर्ण तेनी कम्प्युटरचा सेटअप लावता यावा असं त्याने आर्टिस्ट कामं करून ठेवलेली आहे.
हा हा बरसं एक दोन मिनिट हं सर कॉल करते थांबा
बरं बरं काय
हे डोन्ट